हॅलो....
हा नमस्कार....
हा नमस्कार काय करताय ताई....
काय नाही बसले तुम्ही कशा...
म मस्त मज येत बोला तुमचं काय चाललंय....
काय नाही बघा ना हे जाग कामावरस चाललं घरातलं बाहेरचं...
हा...
थोडीफार स्वच्छता आता कसं पाऊस पाणी चालू देईल द...
हो हो पानी चालू झाल्यानंतर मग ते कपडे वगैरे धुकलेले सुकत नाहीत त्यामुळे ते गोदड्या गोदड्या प असतील शॉली ते तर... आधीच स्वच्छ धऊन ठेवले की बरं पडत....
बाहेर कस झाडांची भांडवल वगैरे ते असते मग.... जर पाऊस पडला तर त चिखखल होऊ म्हणजे.... कीटनाशक तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे....
हो ते छोटे छोटे मच्छर जराही पाऊस पडला ना एखादा जरी पाऊस... तरी ते छोटे छोटे मच्छर खूप होतातो त्याच्यामुळं ना आजारी पडायच.... काम होत नुसते डोळयाच्या पुढं तोडाच्या पुढंच राहतं आणि ते...
बरोबर आणि स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी चांगलीच असते ना....
हो....
स्वच्छता ठेवल्याने आपले शरीर परिसर दोन्ही निरोगी असत...
हो...
आपण जर तसोच घाण कचरा ठेवला तर लोक रोगराई पसरते..
नाही कारण की आपल्या आपली काळजी आपणच घ...
बरोबर आणि स्वच्छ वातावरण रहायल..... तर आपणही म्हणजे निरोगी राहू शकतो किंवा दिसायला छान वाटत. सुंदर दिसत
हो बरोबर आणि मेन म्हणजे आपल्या ला बघून लोक ऑब्झर्वेशन करतात कि, हे कशे खाता याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित राहिल तरच त्यांना म्हणजे समोर त्याला कळतं की नाही हे एकदम व्यवस्थित राहत होत. आपल्या घर बघून आपल्याला बघून ठरलं ठरवलं जात की कसे राहतात. नाही तर आणि मेन म्हणजे आपल्या आपल्या आरोग्यासाठी चांगलंय आपण व्यवस्थित राहल
बरोबर आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे मला त्री असं वाटतं. बघा ना मोठ सरकार हा मोठ सरकार आल्यापासून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान ही मोहीम राबवलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे अ आठवड्यात मुदा प्रत्येक गाव हे स्वच्छ केले जातात
चांगलं स्वच्छता ठेवण स्वच्छता ठेवल्यामुळ काहीतरी आपल्या आपल्या शरीराला आजूबाजूच्या परिसराला किंवा आपण बाहेरचे कॅरी बॅग वगैरे फेकतो. ते नाही फेकायला पाहिजे, तेच काय करता गाई वगैरे रस्त्यान जात असतात मोकड तर ते खाता त्याच्यामध्ये टाकलेल आणि त्याच्यासोबत ते कॅरी बॅग पण खाल्ली जाते. त्याच्यात त्यांना पण आजार होता त्याच्यानंतर चिमणी वगैरे अस त्यांना आपण काय करतो असच काहीतरी ठेवलेल राहट त तसच खाऊन घेते त्याच्यान पण अ त्याच्यात पण विष वगैरे तयार होऊन ते पण दगावतात पण प्रमाण पण कमी होत चाललेले आहे कारण की अ त्यांना पण हे फोनच्या रेंज मुळ पण म ते जर आले ते याच्या मध्ये तर त्याच्यामुळे पण दगावता असं अ म्हणजे त्यांना नाही का आपलेला आर्थिग लागते वगैरे करंट लागत म्हणत तस त्यांना होतं ह फोन रेन्जमूळ पण आता फोनच प्रमाण तर खूप जास्त खूप झाले म्हणजे अति अतिशयोक्ती झाली फोनची म्हणजे लहान लहान लेकरांकड पण फोन झाले म्हणजे कामापेक्षा पेक्षा जास्त त्या चा यूज नेट बिनकामाच्या गोष्टींसाठी यूज होतो त्या फोनचा
दोड
कामासाठी तरी एक वेळा ठीक आहे की त्याला हो काम आहे म भेटलाय असं तरी मग हे बिनकामाच स्क्रीन त्याचा यूज बिनकामा गोष्टीसाठी म्हणजे ईतर व्हिडिओ बघण्यासाठी ब त मग उगच काय तरी करमत नाही म्हणून त्याला बघत बसणे असं झालेलं आहे.
बरोबर.
ह त्यामुळं सगळं वातावरणच खराब होत चाललेलं आहे दिवशी दिवस
ते पण साध म्हणजे त्याने मैदाना खेळ पण कमी झाले बघा फक्त मोबाईल वरच गेम खेळता, त्याच्याने आरोग्य फक्त चांगले नाही
हो मैदानी खेळ तर लेकरांना माहितीच राहिली नाही, आपणच आपले लेकर बाहेर खेळाय जातं म्हटलं की. तू पडशील नको जाऊ असं म्हणतो ना आधी काय व्हायचं नाही पडलं तरच खेळल शिकल. न असं आपण म्हणायचे पहिलं आपल्याला पण आपण काय म्हणतोय नाही पडल नको जाऊ खाली मग खेळायला, खेळायला गेलं की पडशील पडलं की लागल मग रडत बसतील जाऊच लोको त्यापेक्षा घेमबाईल आणि बस घरात
किती
ह् चु का आपणच करत पण आपल्याला कळत नाही आपण चूक करतोय. मोठी कशा प्रकारे करतो. हे आपल्यालाच कळत नाही.
आपलं पण असं वागणं एक साहजिकच आहे. नाही बघा पण पणच्यासारखं वातावरण राहिलेलं नाही
हो
वातावरणामुळे दूषित हवा रोगराई पसरते. जरदस्त बार पठत आहे ना
हो बरोबर आहे.
त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे किंवा मग प्रत्येकाने आपल्यापासून सुरवात केली पाहिजे
स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे.
परिसर स्वच्छ राहिला तर. दिसायला चांगला दिसतो. कुठल्याही गोष्टी च टेशन नाही राहत. आपल्याला
हो आणि आपल्या घरापासून सुरुवात केली म्हणजे. अं बाहेर बोलायला पण आपल्याला आपण बोलू शकतो बाबा नाही तू अस नस करे याच्यामुळे घाणवते असं म्हणवू शकत पण आपणच जर घाण करत असेल तर दुसऱ्याला बोट दाखवण्यात पण अर्थ नसतो ना
बरोबर आता बस ना सरकारी म्हणजे गावाकडच्या शाळे मध्ये मावी त्यालाय हा म्हणजे पुण्याचा सुद्धा आहे. खूप लक्षपूर्वक स्वतःहून शिक्षक लोक शिकवतात स्वच्छता. अ राखल्यापासून म्हणज स्वच्छता राखली पाहिजे त्याचा काय फायदा होतो. त्याचा आपल्या उपयोग होत. असतो. किंवा मग प्रत्येक एकठरा वेग दिला असतो त्यांना हा त्यांचा वर्ग ते स्वच्छ करतात.
त्याच्यातून ते स्पर्धा राबवतात. ज्यांचा वर्ग फर्स्ट आला त्यांना काहीतरी गिफ्ट दिलं जाईल अस उत्साहानं लेकरं पण करतात त्यांना सवय लागते स्वच्छता ठेवायची उपक्रम राबवतात ते चांगले हे त्याच्या माध्यमातून ते घरी येऊन सांगता आमच्या शाळेत आम्ही असं केलं. इथं झाली ते होती ते मी काढली त्यानी काढली आम्ही सगळ्यांनी मिळून खूप साऱ्या गोष्टीत पॉझिटिव्ह केल्या. सर्वजण मिळून केल्यान किती लवकर काम आवरलं जातं सर्वांनी मिळून केल्यावर स्वच्छता राहू शकते. एकत्र राहून केल्यानंतर आनंदात काम लवकर होऊ शकतं म्हणजे प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक गोष्ट त्यातून भेटती.
काम करण्यात उत्साह वाढतो.
सहा असतो त्यामुळे ते करताच असं नाही की करणार नाही त्या व मग ते पण सांगतात. की
महाविद्यालया जवळ त्यांना वि शवस्त लागले तर ते घरी पण स्वच्छता ठेवतात
हो हो
दुसऱ्यांना समजून सांगतात की असं करायचं असंच करायचं कचरा पेटीत टाकायचं असतो. पाहिजे.
हो. हो.
प्लास्टिकचाही वापर कमी केला पाहिजे.
म्हणजे प्लास्टिकचा युज नाही केलं पाहिजे. कारण की चांगलं होईल आपल्याला वाटतं प्लास्टिक पण प्लास्टिक मुळे सगळ्यांना हानी पोचते. सगळी आता पावसाळ्यामध्ये तर काय होईल. जिथं जिथं कचरा साचला तिथं प्लॅस्टिक असतं प्लॅस्टिक साचलं म्हणजे तिथून कचरा पुढं जाण्यास मार्ग हे पाणी पुढं जाण्यास मार्गच नसतो ते आणखी ते खूप तुंबलं जात असं म्हणजे गच्च झाल होत आणि ते लवकर सरकत नाही आणि त्याच ठिकाणी माती असू द्या. पाण्याच्या प्रवाहने पुढं सरकून जाते ती माती. पण तस कॅरी बॅग वगैरे असतील. हो हो. मग अ म्हणजे हे होऊ शकतं पण मग ते आपण कचरा्या मध्ये जर ते कॅरे असं पण करू शकतो ठीक आहेच आपल्याकडे कॅरीबॅग रस्त्यावर न टाकता आपण त्याचा योग्य उपयोग. विल्हेवाट लावणं महत्त्वाचं आहे.
बरोबरं हो कचरा वेगळाच ठेवला पाहिजे वेगळच ठेवला पाहिजे तुम्ही जाळून टाका किंवा मग राब आता भरपूर योजना राबवल्या येतात ते कोणत्या गाडी एक एककात टाकू शकता.
हो.
डबके साचले नाही तर बघा डास माश्या वाढत नाही.
घन्टा गाडी लोक बरोबर म्हणजे आपण जरी कचरा दिला तर मग ते अ जर ते चेक करतात की हनी वेगळं दिलंय का नाही वेगळं नसेल दिलं. तर ते स्वतः वेगळं करतातच.
बरोबर.
म्हणजे त्यातून त्यांना एवढं म्हणजे वास घाण येत असून सुद्धा ते व्यवस्थित करायचा प्रयत्न करत मग प्रत्येकना जर केलं तर एकतर त्यांच्याही जीवाला हानी पोहोचणार नाही. म्हण प्रत्येकानं स्वतःचच स्वतःच करायला पाहिजे.
बरोबर आणि स्वच्छता आपणच ठेवली आपलं हे आरोग्य चांगलं असतं दुसऱ्यांचं हे असतं ना.
हो बरोबर आहे ना.
रोगांचाही प्रसार कमी होतो. परीसर सगळे सुंदर दिसतो ते सगळे छान वाटत आनंद वाटत.
हो.
आणि आजार कमी झाल्याने वेळात पैशांची बर. आणि पर प्रत्येकाला चांगली सवय लागते ना.
चांगलंय उलट वेगवेगळं करून दिलं सगळ्यांनी काळजी घेतली तर.
बरोबर पर्यावरणच संरक्षण आपणच केलं तर प्रत्येक जर निरोगीच राहील.
हो. चालेल ताई तुम्हाला बोलून, छान म्हटलं थँक यू.
धन्यवाद ताई.